का नाही तुम्ही काय कर या
मेबशेल
हव का
हां
काही व्यवसाय कण मग बसल्या बसल्या
आता व्यवसाय रेकॉडलीते बाय
हा बुक लिहून घ्या मग ते
हा ना प य य समज सारखंय मला
हा
जे जे समज सारखे नाही ते समजून घेईन मग नंतर मीटिंग म भरीन
हा खरा म्ह दस काई
हा मिीटिंगचे पडेल बाई आमचे ब बचत गाटाचे ब भाराचे तसेच पडेले आमच्या बचत घाटामध्ये आम्ही दोघी त घसली ने बाकीचे सगळे पाशीचे
व काणी
लिता तनी त्यांला
मझ पनट होणी अशी अखंडी दोन शिरवाईची
काय करली मग ोन आला होंज
मला अतंत झाला नका घेऊ हा मला व्यालाता नंतर करू आपण त्यांला
हा तिथं पहिलाच बाई आता
होा ना ते आणला म्हणणा ते पूर्ण करून घ्या मगच करा
हा एक एक एक एककु द्या ना आता
हा ना मा ती स्वप्न मामेला गेला होतो काला आत्ता
हा
त्यानी ते र का काांबाडचं चालू ये तो काटला का मग सांगते म्हण तुला हम्म
त र्या का खमाटचा बी का
मग सगळीकडेच ते आहे तीन तीन तीन झाले म्हणे तिचे दोन बाकी म्हणे अजून
होा हो का
एका व्यक्तीला पाच करवाल्यान द्या
हा ना मग ती एक एक एक एक धरली कातापरी होईन ना. कोणाला काही कोणाला काही मग लक्षात नाही राहत ना गं.
हा.
माझा आता तिसरा आहे का चौथा आहे?
तुमचा तिसरा असल ना.
हा तिसरा मा आझ अजून दोन राहिले.
हा माझे पण दोन राहील तुम्हाला करायचे अजून.
हो का?
नंबर माझ नंबर वरती मोजून घ्याय
ह ना ना.
हा मग जेवढी बाकी तेवढी परत करायचे.
हा हा हा.
हा.
ह ब.
चालू ठेवायची कोणाला कोणाला?
हो ना माझ्याकडे नंबरच नाही ना का आता पहिली वेळेस आल मला बोलाचं मला बोलायचं नव्हतं माग ब आलत ना मला असं फोनच नव्हतं.
फोन चे आताच आली रे.
हा मला नुसतं उत्तर लिहून त्याच्यात हे केलं का होन जात होतं.
हम्म.
ह फोन बि लई लाव सांगितले ब त्यां ना एकाकाला पाच अे तीस आहे का?
हा.
तीस कॉल.
सहा बायल पाच पाच कॉल कराची.
होईन ग माझ्याकडून आज, उद्या, परवा होईन होत्या का ग?
होई ना फक्त घेतले पाहिजे ओ आता मी काकूल केेला दर रेखा काकून घेतला स् निमाल जी रोज सेकन आली त्याच्यामध्ये
मग आता तू बाद होतो का?
मग बाधून जात तो त्याचे पैसे येत नाही ना आपल्याला
बई म तुला दोनदा
मग ते काही काही लायकू येत नाही मालभी ऐकूच नाही आली तिथ तुमची तुमच्याकून लावता लावताच कटि होता तू
हा हा. ह मी बाहेर जायल होती ना त्याच्यामुळें नाही लावलं ना चला. न स कप मार चदला हा चला. आग आमला ला आवाजायचं आहे ना. हा. आज गाडीवर जात आ.
सात मिनिटं थामा नाजऊन मग निघा ना.
पशी भरसर भातंत वर सात मिनट पाणी घरण आम सगळ फाट रा तो पाणी लोणी घ्या.
पाणी घाल त त्या काडून आता कुडुणी
भई पाणी लागत भाई मरती काय?
हम.
पाणी लागते आम भाकर नसली चालती पण पाणी लागत पहिली.
हा ह.
हं हं.
बाऊ वाघा म्ह शु बसा रतग
केन ला लजरेतो आखी
ह
गोईंद ला म्हणा जरसतम ना ब ब तिथ यग वला ना ग आता सगळ्याच अर्जंटचे आता कोणा कोणाचे उचला
ना बाई..
हम्.... थांब म्हणा आता थोडा वेळ.
हव ना...
माझ्याकडे फक्त फोन पाहिजे बाई पोरग येऊस तरच मोबाईल आहे मला.
हम्म तवर करून टाका आता आता शेतात जायचं म्हणत्या-
मी शेतात बोलता येत ना मला शेतात बि-
हव का...
हां...
हम्म...
शेतात आता आताय सांग दोन राहिले का?
हा...
बरं बरं... तू ना गाडीवर चालता चालता करून घे माझ्या सोबत बोलन मी-
बर बर...
हा तुम्ही निघले का?
आम्ही का?
आम्हाला जाण आहे गाव शेतात पण आता ती मागून पाऊस नाही आलात जाऊ.
हो का..
मी बोली लावून तेवढे बघ
हा द्यायचे लाऊन
बर भरली का डबा बॉटल.
हा पाणी पी तस
भरली बाटली
हां...
हा ओ...
पाच मिनट थांबा म्हणून फक्त आता-
हव ना..
निघली ती बाहेर लगे गाडीवर बसली काय दाण
नाही ना मी बाहेर आले श्वानी बसणार मला बिबाराच- काय आजुन-
हा कपाशीची लावायची का तुरीची-
कपाशी तले...
किती दिवस झाले आज लाऊन कपाशी-
आता तुमच्या अगोदर लावली होती ना आम्ही दोन चार दिवसा नं-
हो का मग भारी ऊगला असल समजा मग तुमची बाजू
बात समजणार आमचे- कुंदडीत बी समजत होती लग कुंदडीत बी सात आठ दिवस झाले त्याच्या नंतर लावलं म
हा कुंदडी मागून लावील-
हा....
आम्ही जातो आत गावशध आ येतो लघून
तुमच जवळ वेळ तुम्ही चांगलं फट्टक झाल्यावर वरचे तेशगले
हा
आमच्या बर्डात काही नाही म्हणा कडक धडक रस्तय-
काढत जायची काग वळीत-
भरडात जातो एकदा गवळी चांगलं खुलं असल्यावर जव गवळी-
परर्शानी जायची
हा जास्त आलंत तिकडे पैपे जण लागत किती मोठं लहब
नवी
चांगलं झालं पण गाडीने जात ना डायरेक्ट गाडीचे प्रॉब्लेम आहे ना रस्ता तयार केला तरी गाडी जाय ना
हम्म हम्
किती मुरम टाकलं आणि बरधडक तरी गाड्या पसर राहिल्या ग
त काळी मातीन तिकडं्
गवळ येत तलय जीवारी येत बी जायचं
हम्
त्यावढ्या आता काही जाणच ना आम्हीला जाण
हा बाईन तिकडे कापूस लावून ठेवाल तुम्ही आणखीन जास्त चक्र मारा
बेले वावर खराब होत म्हणताना मग मका मक्का नाच चाल्फिक म
यच मी नाही येत गवळीत पासून टाकशन तुम्हाला
कस काय
गाडी मातीी आणि त्या दिस तिकडे
हा काकवडतील ना आपल्याला
हा
छटाक छटाक बजर
हा
ह
हडे फढच
काय झालं
पांढरे पुुलाची काडी लावली मग उगं तिक निघालचई ना
शिल्ल ठे का ग
इद गंत पडला जन मावशी दरवाजा पुढं
मई आम्हाला नाही लक्ष म्हणायची शिलगली म्हणून म्हणलं शिलके का ह
तेन गोड लावली
त्यांना बी लावली नाही आलीकडून लावली तुळशी जवळ
लावली बाजी
हा त्यांची अगं मुळ्या फडल्या होत्या पण त्यांना ना उपटून टाकली ती रोट्या ठेवायच
हम्म
ना ल्याला बारिश लगली असथची
हा
काय म्हणते
दासवंदीची लावली मी आता शिर पाहिजे फक्त
होा का त्याच्या म आटक दिलं र त्या ग
लावली चालते ना आता हा
मला बी पा नाही कोणाकडे तरीी
मागच्या वर्षी आम्ही म दिवसात लावल होती ममी जाली होती पंढरपूरला
हा
म्या लावून दिली होती बादा बरोबर तर ल बारी आली होती
मला बी पा नाही कोणकडेतरी म
बी त्या देवगेर काकाकडं आहे वाटतं
हो का तू तूरीती आता काय गमत
तुरीत बईस वांगालले आवघड जातन पण ते आह ते मध्ये उुसालागत त्याच्यात चोांगाला
म्हणजे तुरीच्या आवल येत काय ते? मी लावलेच नाही म्हणून म्हणू राहिले, आम्ही ना दर बाजार ला ते मट आमच्या दुकानमध्ये ये बाजारातून
ते तुरी मधिच मग तिला अवघड जात बई तुरी ल ई मोठल्या होईल राहत्या.
हो बर बर पाहत मग आता तिकडे उद्या जा नाही आम्हाला आता उद्या जव आ तापोरायला घेऊन हा
कायचं हा पाउशेर हे पाउशेर तुरी च का?
म भुईमुगच नाहीय अं नही नाही बरं ठेवते मंग स्वाति काकू